हम्म हॅलो. यायलाय काय आवाज? आई गं. तुझं किती फोन झालीत ग दोन काय तीन झालीत नव्हं दोन झालीत वाटतं. कुठं गेली हि हॅलो कट करू नको चालू राहू दे थांब. हा तू किती दोन तीन वेळा तीन वेळा लावलीस नव्हं तूनं.
दोन वेळा.
हम्म मी पण मी तीन वेळा काहीतरी लावलो अशील तुला.
व्हयं.
पल्लीला लावायचं म्हणतोय खरं बाई पल्ली बिझी असतीया लई हा नंतर नंत तर नंतर असंच म्हणतीया.
हम्म.
तीझ आण तीझ आण संधीचं जुळायलयं आता.
व्हयं रिल केल्यात की.
व्हयं.
ते सिनियर मध्ये त्या दोघीचं आहेत गं.
अ मला तर पल्ली म्हणतीया मी जात नाही फक्त काहीतरी कॉम पिटिशन वगैरे असल्यावर तेवढीच जातोय आणि असं म्हणतीया आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबतची रील असतीया हिजी.
असतियाचं कि होय प्रत्येक टाईमाला असतिया ती.
तेच की मला काय म्हणतिया नाही फक्त माझं सोलोचं काहीतरी कॉम्पिटिशन असल्यावरच जातं ते नाहीतर नाही जात.
हम्म.
पक्याचं आणि काही तर चोपनवाल्यांचं वाजलंय वाटतं. म्हणजे तो महेशदासोबत बोलत नाही म्हणं.
हम्म.
परवा इवेंटला आलाता की नाही
हम्म.
तवा सांगायलता बोलत नाही रे मी आता चोपण बंद केलोय. आणि काय म्हणायलता आणि नाहीच बोललाच नाही तो महेशदासोबत.
हम्म.
काय चाललेलं असतयं तु तुष्या काय त्यो ढाब्याच असतोय सोडं दिवसभर नुसता दिवसात
आणि तेन्नी आता जास्त जायलाच बघत नाहीत.
हा बाई तुला असं वाटतंय. मला पण असंच वाटलेलं की ग, कुठं काय चोपनमध्ये
हम्म.
त्यातला जातोय काहीतरी आता परवाच विषय झाला, तेव्हा जाऊन आलाय मम्हणं तो.
हम्म.
नवीन मुला मुलींस्नी ओळखतोय असं कसं आ त्या पणीला तेंन कस एकदम क्लोज होता बघ तस सगळ्यासोबत आहे को आता नवीन पोरात. पुरींच पोरींसोबत. पोर काय दोग तिघचं हाईत.
आताच्या पोरी पण लई ई आहेत बाई त्या.
अगदी जोड्या जोड्या चालल्यात ग चोपनला.
हम्म.
हा आणि तिथे आता सगळी चाला सगळं चालायला लागलय बघा आता सगळी तसं चालवून घ्याय लागल्यात. पोरच नाहीत आणि त्याशिवाय.
आणि कोण काय बोलत पण नाही आता.
त्यांचच ऑलरेडी हाय आणि काय बोलणार हाईत दुसऱ्यांला. सिनियरचं घेऊन बसत्यात पहिला आणि
हम्म.
आधी कसली नाटकी मारायची आता काय?
तवा माहित नव्हतं ग, आता सगळ्यांना माहिती हाय.
हम्म, त्यांना काय वाटायचं आमचं कोणाला माहितच नाही आहे, आमचं कोणाला माहितच नाही आहे. त्यांच्या आधी आम्हाला माहित झालेलं असायचं.
हम्म.
जाऊया वेगळं बाई. ते जोग पण म्हणजे काय
हम्म.
मग तुम्ही फिराय कधी जाणार हाय ग योगे?
नवरा सरप्राज देणार
काय घरातच घरात तच नेणार हाय, घरातच ने
की आम्ही आम्ही परवा शॉपिंगला गेलतो. मी आणि सुचिता दि, इथं सेल तेन लागल्यात ग.
हम्म.
गेलतो, वेस्टर्न ड्रेस घेऊन आले मी.
होय कसला?
ब्लॅक आत हाय आणि वर यल्लो जॅकेट हाय.
कुठे गेलतीस?
ते गावातच की इचलकरंजीत.
कुठल्या सेलला गेलतीस असं विचारायलोय गं. गावात सगळीकडे सेल चालू आहेत, कुठल्या दुकानात गेलतीस असं विचारायलोय.
हम्म लय दुकानं फिरलो सोडं तसं, पण ते रेणुज म्हणून हाय का नाही दुसरं मेडिकलच्या वर, हा तिथं वेस्टर्न बघितलं हम्म. शंभर शंभर रुपयला.
होय हिथ पण हाय ग, लय छान छान ड्रेस आहेत बाई, कुठं सांगू काय? अ फॅ रिलायन्सच फॅक्टरी आउटलेट म्हणजे रिलायन्स माहिती हाय तुला? डीमार्ट डीमार्ट माहिती आहे?
हा.
तिथनं खाली आल्यावरती लय मोठं मार्केट आहे बघ
हम्म हम्म.
त्याच्या बरोबर समोर. एवढे छान छान ड्रेस आलेत माहित आहे मुलींचे आणि एवढी व्हरायटी आहे. ट्रॅडिशनल नाहीये सगळं वेस्टर्न. वेस्टर्न म्हणजे पण असं कसं अ शॉट कुर्ती टाईप अ फ्रॉक, टॉप, टी शर्ट मस्त मस्त आहे असं वेगळंच आहे काहीतरी.
हम्म. आम्ही पण तेव्हा एक म पार्टी वेअर साडी एक घेतलो.
हम्म हम्म हम्म.
आणि अजून एक कुर्ती घेतलो एक आणि दोन नाही दोन तीन कुर्त्या घेतल एक लॉंग दोन लॉंग घेतलो एक शॉर्ट घेत लो आणि एक पॅन्ट घेतलो. हम्म.
घाल म्हणजे झाला नाहीतर ते सगळं पुजून ठेवायचं आणि जुनाचं घालून फिरायचं.
नाही आता तेवढ्यासाठीच घेतलोय मी जुन सगळं
हम्म हं हं हम्म.
हम्म.
साड्या काय लई लागत नाही तुला नुसता कार्यक्रमाला तेवढचं नेसतीस.
व्हयं आवडलं म्हणून घेतलो गं.
नाही ते तरी पण ग म्हणजे असं सारखं मधी मधी घ्यायचं टॉप वगैरा.
व्हयं. आता तेच काय कि आता पंधरा तारखेला उद्या मोरणीमध्ये लागणार आहे बघ आपण तू होतीस
होय आपणच गेलतो तु आणि मीचकी गेलतो हु हुडकायला. ढिगार्यातनं हुडकू हम्म.
साड्यांचा लागलाय तिथं. जायाचं कपड्यांच लागणार हम्म शंभर पासून पुढं.
हम्म हम्म मला तर आता काय नकोत बाई मि मला घ्यायला काय नाई पैसे लय खर्च होत्यात माझं.
हम्म हम्म.
परवाच ते ते नवीन फॅक्टरी आऊट लेट आलतं नाई आणि सेव्हंटी पर्सेंट ऑफ होतं.
हम्म.
मग मी दोन शर्ट, एक फ्रॉक एक जॅकेट घेऊन आलोय.
हम्म हम्म.
खरं अजून घातलो नाही हळदी कुंकु लावून ठेवलोय तसचं.
हं हं.
काय तर कार्यक्रम असल्यावर तेवढचं
हम्म होय.
खरं रोज घालायला असं चांगलचं नाई झाल्यात जुनं झालयं गं आता सगळं.
होय माझं तेच झालतं की आता परवा मी मम्मीकडं गेलतो तवा
हम्म.
दोन सेट घेतलोय.
हम्म.
त्याच्या आधी थोडे दिवस आधी एक सेट घेतलेलो खरं ते घरात कुठं घालायचं हुतयं.
व्हयं.
चांगल आहेत गं.
घरात तू शर्ट पॅन्ट घालतीस?
नाही.
चुडिदारचं.
हम्म चुडीदारचं की.
हम्म.
टॉप, पॅन्ट असच की.
हम्म, आणि तुझा नवरा कधी सरप्राइज देणार आहे बाई तुला?
ते काय माहीत नाही मला.
काय म्हंटला?
आईंनी सकाळी विचारलं तर कवा जाणार हाईस? फिरायला आले नाहीत.
हम्म.
मला सरप्राईज आहे गप बसून
हं हं हं वर दोन वर्ष झालं म्हणाव कसला सरप्राईज द्यायलियास. म्हणावं नवर्याला तुझ्या हं हं हं.
नाई गं आत्ता आता आहे.
काय नव्हतं आत्ता आत्ता.
तवा लई काय काय चालू होतं मग तेव्हा काही झालंच नाही.
तसं म्हणाय गेलं तर तुमच्यात रोज काय तर असणारचंयं.
नाही आता काय नाही सोड. हो तेच की जरा सुचिताताईच तेन होत काय काय हं.
तो खरं तुझ लग्न झालं त्यावेळेला कुठं होतं ते नंतर होतं.
झालं झाल्या बाकीच हुतच की ते काम चालू नव्हतं तेज.
होय पावण बिवन
पाहुण्याचं पण होतं आणि हेज आत तवाच गेलं की ग, ते हेला हा. आजुन मिळालं नाही आदर मशीन आम्हाला मधी मिळालेलं ओम बहुजनच्या एक्झामला, मग ह्यांचं महाआयटी आहे ते महाआयटीच चालू व्हायचं आहे अजून.
हम्म.
हम्म.
आजुन मिळालं नाही किती वर्ष झालं की नाही.
वर्ष झालं एक.
हम्म.
मिळालेलं पण परवा परवा आणि नेल्यात गं.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
हम्म, ते काय तर होतं बाई त्याज काम.
हम्म म्हणजे कसले आधार मशीन म्हणजे आधार कार्ड काढायचं व्हय?
हा.
हा हा. ते डोळ वगैरे चेक करतंय ते.
हा.
हम्म. मग आता झ मग घरातली कधी येणार आहेत?
काय माहित.
काय संध्याकाळी येत्या.
हम्म.
मग आई
काय येतील आता तासाभरात.
हम्म आणि सासरेबुवा
तेनी पण येतील तासाभरात.
हम्म, हम्म, हम्म.
हम्म.
मग आता तु झोपणार?
हम्म, घरात असले की मला लय झोप येत्या भैर असलं की काय नसतंय.
होय घरात असलं की काय काम नसल की झोप येत्याच. मिळत्या तर झोपून पण घ्यायच तेवढंच.
हम्म.
मिळतंय तर चुकून पण मिळतंय.
होय बाई आणि जरा फ्रेश वाटतंय झोपल्यावर.
मा उस या वर्षी गॅदरिंग करणार काय?
ह्या वर्षी सांगतो की तुला तरी चालू झालं मला सांग
म्हणजे विचाराला तग तो म्हणजे ह्यावेेस जरा जास्त म्हणजे कसं झालं ते मागच्या वेळेसारखं सेम म्हणजे शिक्षक काय म्हणलात नोव्हेंबर महिन्यातच घेतलेलं बरं पडत असं म्हणाल्यात लग्नाचे मुहूर्त नाही आहेत खरं लागली तर एकदमच लागतील ग परत सगळं.
हम्म, हम्म.
आणि लई स्कूलन म्हटलं की सगळं गॅदरिंग तुम्हीच घ्या, तुम्हीच घ्या. ते मग तर सगळं घ्यायला आम्हाला काही नाही ग, खरं लई हे हुतय
हम्म हम्म
मग तेच म्हटलंय योगी आहे की ह्यावेळेस म्हणलं थांब पा त्याला आपहिला विचारत नाही त्यांच फ्युचर प्लनिंग बि काय तर निघायचं मधीच झालं आता दोन वर्ष म्हटलं म्हणून म्हटलं आता बघून तिला विचारूया पहिला म्हटलं
कधी होत चालू ता ऑक्टोबरला ना
नाही नोवहेंबरला
नोव्हेंबरला हा
होय झालं की आता एक दोन महिने
हम्म
ऑगस्ट सप्टेंबर ऑटोबर अस झालं
वर्षे सपते बघता बघता हे पण
नाहीतर काय
दोन वर्ष पूर्ण होत्या गे मग
दोनपू
तिसऱ्या वर्षी कराय होय आमचं प्लॅनिंगच होतं दोन वर्षानंतर
हो तेच बरोबर हाय सोड अजून तुम्ही फिरायलाच गेल नाही आणि काय करताय
हम्म तरी पण ग असं म्हणजे ठरवलंस
हम्म मग बघ ते गॅदरिंगच विचारून ते सांग
हा सांगतो ते
हा
तर आता लगेच नाही जरा त्या त्या वेळेला सांगितल
हा त्याच वेळेला आता मी मला ते आत्ता एकदम आठवलं ग म्हणजे तुला आधीच सांगून ठेवला नाही तर तो तुमच्या सुचिता वहिनींची गॅदरिंग वगैरे धरशील म्हणून म्हटलं आधीच आम्ही बुक
कशाला?
तरी पण ग
हम्म
आता आम्ही विचारलं नाही म्हटल्यावर चुकून तू आता समोर न आल्यावर म्हटल्यावर का नाही म्हणलं याचं कामाला
हम्म
त्यामुळं आधीच तुला सांगितलं की ह्या वेळेस पण हाईच गॅदरिंगला विचारून सांग
हम्म हम्म चालतय
ठेवू काय
हा हा
झोपा आता काय लावणारीस तू?